का काय झालं जेवण वगैरे?
हा जेवण झालं ताक प्यायला गेलो तो बिल्डिंग मध्ये हम्म.
कोण जवळचे होते का कोणी.
ह
दहाव्याला गेल ते कोणी जवळचे होते, का पाहुण्यात ले. अच्छा. दहाव्यास कार्यक्रम जवळच होता का कुठे बाहेर होता?
हा हा बिल्डिंग मध्येच होता बिल्डिंग मध्ये राहता ते
हां.
त्यांची आई वारली तर ते तिथं गेले होते.
हाव का?
हम्म.
काय चालूय बाकी?
बाकी काय नाही चालूय आज रविवार आहे. भाजीपाला किराणा हे ते चालू आहे सगळं.
किती खर्च आला?
नाही आता जाईल संध्याकाळी काही ते नॉर्मल आहे ना. भाजीपाला म्हणजे, पाचशे रुपये तीन चारशे रुपये लागतं भाजी पाल्याला.
हौ का.
हम्
अच्छा अच्छा, चांगलं ये चांगलं ये.
हम्म हम्म. तुमच्या औरंगाबादला. हा ते मंदिर आहे ना कुठलं तरी. शंकरा- शंकराच.
औरंगाबादला आहे ना आपलं वेरुळला येतं ते मंदिर.
वेरुडला का शंकराचा आहे ना ते तथं शर्ट काढायला लागतात बघा.
हा मंग ते वेरूळच्या मंदिर आहे ते.
अच्छा काय त्याचं मंदिराचं नाव.
केदारेश्वर.
हा मग ते ज्योतर्लिंग पैकी येत ना ते?
हा.
किती दूर आहे औरंगाबाद पासून ते?
औरंगाबाद पासून चाळीस किलोमीटर लगबग येत ते.
अच्छा.
हा.
हम्म हम्म.
माझ्या गावापासून पण तेवढंच अंतर आहे चाळीस किलोमीटरचं. औरंगाबाद मी गेलं तरी तेवढंचंं अंतरे चाळीस किलोमीटरचं.
अच्छा!
लेनी पण ये तडे फिराला.
वेरुळचे लेणी जे प्रसिद्ध आहे ना, हा वेरुळ लेणी.
हा हा हा.
प्रसिद्ध आहे ना तेडली जलली.
हा हा. आणि ते गाठ उतरले होते का काय ते पु जळगावच्या. लागून येत ते कूठ काय ते.
अजंठा.
ती पण लेणीच आहे ना.
हा अजंठा लेणी आणि ते
आणि एक औरंगाबादची लेणी वेगळी आहे ना, तिचं नाव काय आहे?
हा.
औरंगाबाद च्या लेणीचं नाव काय?
एकच नावरात दोन्ही पण.
नाही ही औरंगाबादची जी ती वेगळंही नाही काहीतरी तिथे गेलोय आम्ही एकदा.
वेरूळचे लेणे म्हणून प्रसिद्ध आहे ते बी.
वे- वेरूरची लेणी वाटत ती.
हा.
हे अजं -अजिंठा आहे अजिंठा लेणे आणि वेरुळची लेणे असे आहेत ते दोघं.
हा.
ज रविवारचं काही स्पेशल असतं का हॉटेलमध्ये?
हा. आता झालं एक घंटा झाला समजा आता मटण येऊन.
अच्छा.
शिजवाला शिजवायला टाकेला आहे.
हा हा. मग पेशल संध्याकाळीच चा म्यानू असतो का सकाळचा.
नाही चार वाजल्यापासून, तर बा रात्री बारा एक पर्यंत.
अच्छा.
हा.
मग सकाळी बंद असतं का हॉटेल?
नाही माझ्या हॉटेल ताईनच दहा वाजेच्या नंतर चालू होते म्हणजे दहा कर्मचारी गेलं ते कामावर.
हा म्हणजे नाही म्हणजे जेवण जेवण करणाऱ्या लोकांसाठी मग नसतं का असं.
ते तर तयारी करायला लागेल. सकाळपासून लागेल ती तयारी चार वाजता बी स्वयंपाक असेल तरी.
दहा पर्यंत सकाळचा.
नाही नाही सकाळचे दहा दहाला हे कर्मचाऱ्यासाठी असतील ना कामाचा वेळ?
शंभर घेत येतंच नाही गिरायक येतच नाही, त्यानंतर माझी मी तयारी करीत राहिल. हा पण मी स्वतः मी आपले कर्मचारी जे येत न्हवते त्याला. थोडं फार काम राहिल किचनमध्ये आता जास्त कमी काम होतंय.
हा बरोबर.
आणि तर कस्टंबर आवाज चालू चालूमध्ये मी ऑर्ड-ऑर्डर बी घेऊन घेतो, पर समजा मानस तर राहताच आता खाली सर्व करातला त्यायला.
हा बरोबर ये.
म्हणजे मग काम काम बी बरे राहत नाही, चालू राहते दोन्ही बी.
हा हा.
आता आमचा माणूस येईल होता तुमच्या जळगावला.
अच्छा.
आवाज तुमचा असं कमी जास्त होतोय.
नाही.
हा म्हणजे मला ऐकायला. माझा आवाज तुम्हाला क्लिअर येत असेल? तुमचा हा येताना जो आवाज आहे ना कमी जास्त होतोय.
व्यवस्थित नाही येत आहे का?
हा येत म्हणजे बारीक येतोय कधी, व्यवस्थित येतोय असं होतय.
नाही जवळ धरेल हा फोन एकदम तरी बी.
अच्छा.
हा.
हम्
ते पोचा घेऊन या तिकडुन खालीहुन. खाली तेल सांडलं तर तेल पुसून घ्या. हा बोला ना.
हा पुण्यात बी फिरण्यासारखं बरंच आहे म्हणजे असं फिरायला बी पुण्यात तर दोन दिवस पाहिजे. म्हणजे दगडूशेठ आहे, शनिवारवाडा, लाल महल.
हां.
सारसबाग परत प्राणी संग्रहालयला हा. पुण्यामध्ये मग परत तुमचा ह हे अ लोणावळ्याला जाता येत. सिंहगड आहे लोहगड पोरीने ते माणसाला लोटून दिलं नवऱ्याला होणाऱ्या
हा ती बातमी ती तिथलीच होती का ती?
हा ते इथलं लोहगड लोहगड ते इथ आहे न. लोणावळ्याजवळ आहे लोहगड.
हौ का?
ह म्हणजे पुण्यापासून काही जास्त ते दूर नाही ते अर्धा एक तास लागतो तिथे जायला.
हा.
हा ती राहणारी पुण्यातलेच होते दोघं बी माझ्या पिच्या बाजूच्या बाजूलाच राहत होती ती पोरगी.
त्यांचं काही लग्न बिग्न होणार तो म्हणे हाई न?
हा आता एकोणीस तारखेला लग्न होतं या या महिन्याच्या.
हाऊ काय?
हम्म.
झालं मग लग्न झालं समजा स्वर्गामध्ये. आ तसच म्हणाला काय हरकत नाही न?
हा. तर आता कस आहे पहिले लोक पहिले लोक किती चांगले होते बघा. चोऱ्या माऱ्या करायचे. डाका टाकायचे तर ते त्यांना भूक असायची म्हणून मग आता डाका बी मारायच तिथ काही सोन लुटायचे नाही ते धान्य लुटायचे.
हो.
हो किंवा आता एखादा गरीब माणूस काहीतरी पोट भरण्यासाठी समजा मर्डर करतोय काही चोरी करतोय घरामध्ये चोरी करता करता मर्डर होऊन गेली तर त्याच्याकडे कारण तरी आहे. किं बाबा मला माझ पोट भरायचं म्हणून मी त्याच्या घरात घुसल तो सापडून गेला आणि त्याच्या माने चुकून खून होऊन गेला. यांच्याकडे तर काही कारण बी नाहीये. कड दोन दोने करोडची प्रॉपर्टीये कारण बी नाहीये नाही म्हणायच नव्हतं म्हणजे माय बाबांना म्हणून त्याला मारून टाकलं म्हणज हे काय कारण आहे का?
नाही.
ए प्रेम प्रकरण जास्त वाढत चाललंय आता चोऱ्या कमी झाल्या आता प्रेम प्र प्रकरण जास्त
नाहीय प्रेम प्रकरणाचा किस्सा नाही हा तुमचा याचा किस्सा आहे की तुम्हाला ना सगळं आयतं भेटलंय फुकटचं भेटलंय. आता तुम्ही किती वर्षापण हे करताय हॉटल चालवताय तुम्हाला पुुकट भेट का नाही तुम्ही क केले तुम् आज पण करणार नाही मी पण करणार नाही मला बी कष्टाचं आहे सगळं. यांना फुकट भेटलं ना सगळं नाही नाही यांना यांना फुकट भेटलं सगळं.
हा हा.
ज्यांना त्याची जाणीवच नाही कुठल्या गोष्टीची आयुष्याची उरली नाही लोकांना की आयुष्य बी फुकट नाही बाबा ते बी देवा दिले एका त्या त्या मुलाचं आयुष्य खराब करून टाकलं आणि स्वतःची बी खराब करून टाकलं ती बाहेर बी आली तर काय शेवटी को-कोर्ट कचेऱ्याचं खेळणे ना आयुष्यभर. आणि कोर्ट कचेऱ्या संपल्यानंतर बी समाजामध्ये लोकं तुम्हाला तु मर्डर केलाय. आजच म्हणणार कोण तुमच्या व्यवस्थित बोलणार आहे?
नाही.
हा.
नाही बोलू शकत अशा घडामोडी अशा घडामोडी जे आहे ना हे सगळं काही ऑनलाईन सेवामुळचं होऊ राहिलं हे
हा हा ते ऑ-ऑ-ऑनलाईन मुळेच होता य ते ऑनलाईन किंवा टीव्ही, पिक्चर आता ते मागे ते दुसऱ्या बी एक सेम असंच प्रकरण आहे लग्न केलं ते बाईने
राजस्थानची होती आणि नवऱ्याला घेऊन गेली हनीमुनला आणि दिला तिने मित्रांना बोलवलं आणि त्या मित्रांकडून आणि तिने स्वतःने त्याला दिलं खाली लोटून आणि नंतर मग ती पळुन गेली ती सापडली नंतर पोलिसांना तर ते पोलिसांनी काहीतरी कलम चुकीचा लिहिला होता तर तिला जामीन भेटून गेलं आणि ते ही हे पुण्याचं प्रकारण आहे ते सगळं तिने तिथलं स्टडी केलं होतं.
हाव का.
तिला कसं जामीन भेटलं ती कशी सुटून गेली मग आपण बी सुटून जाऊ असं म्हणून तिनं या मुलाला लग्नाच्या पहिले लोटून दिलं.
त्या गोष्टीवरतीने विचार केला चांगल्यापैकी त्याच्या नंतर येऊ पावल उच
हा तिच तिनं म्हंटलं ना मी सगळा अभ्यास केला म्हणे तिने कसं काय केलं काय केलं नाही.
बर असं काही असत जर त्या पोरीनने डायरेक्ट सांगितलं असतं माझा असं अशा मुलासोबत प्रेम आहे मी त्याच सोबत लग्न करणार आहे याचा बी जे वाचला असता
हा किंवा नाही म्हणत होते माय बाप नाही म्हणत होते तर पळून गेली असती कुठेतरी. त्या पोऱ्यासोबत नंतर तर मंग
ते पळून जायचं विषय समजला पण मग घर सांगून सगळे प्रश्न सॉल्व्ह हो
हा त्या तर मग मुलाला पळून घेऊन गेले असते ना.
जर घर घरचे ऐकून नाही होतं अ पॉ-प्रॉब्लेम सॉल्व्ह त्यावेळेस आपल्याला पोलीस प्रोश-प्रोटेक्शन घ्यावं लागतं ना.
हां.
पण ते असं काही केलंच नाही तेने ते ना मनाचीच .
त्याचं काही केलंच नाही तिथे एक शंभर करोड पाहिजे असतील ना तिला. त्याच्यापासून त्याच्यापण शंभर करोड घेतले ना तिने.
हाव का.
हा शंभर कुडू घेतले आणि तिच्या बॉयफ्रेंडला दिले तिने.
बापे
पहा बरं अवघडचं दिसतंय हे.
म ते शंभर करोडचं बी तुम्ही करणार काय स्वतःच्या बिझनेससाठी केलं होतं पण तुम्ही जेलमध्ये जाणार ना आता.
हाव आता कोणले भेटेन ते शंभर करून.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
करते नाही बाबा
बरं जी एस टी भरत नाही असे लोक.
हा ते चोऱ्या मार्या करायच सव धंदेच त्यांला. मार्केट यार्डचे लोक तर तसेच बरेच लोक तसेच आहे मार्केट यार्डचे.
इन्कम टॅक्सचे ऑफिसर आले का त्यावेेळेस म्हणत आमच्याकडे काहीच नाही. तर मग एवढ्याले पैशे येत तरी कुडून ये लोका इकडे.
हा.
आपल्याकडे साधे एक लाख रुपये जर समजा आपल्या. अकाउंट ला बेनिफिट असले किंवा आपल्या अकाउंटला पडेले तर लगेच जी एस टी चे